हा काय चाललंय? मजेत
काही नाही, स्वयंपाकच करतीय, झाला आता होतच आलं असं थोड्या वेळाने जेव तरी उशीर झालाय आज आम्हाला.
हो ना मलाही उशीर झाला, मी पालखीला गेले होते.
पालखीला,, तुम्ही पंढरपूरला आहे का?
नाही, नाही ते नाशिक मध्येच हे पालखी आली हो ती इथे स्वामी समर्थांची म्हटलं आता वारीला तर काही जाता येत नाही. तेवढच जाऊन आली मस्त भक्तीचा पूर आलेला असतो, छान वाटतं ना जरा.
वा खरंच खूपच छान हो वा.
आपल्याला नाही जातयेत पंढरपूर ला.
हो. त्यांची इच्छा बघ त्यांनी तुम्हाला बरोबर इथे दर्शन घरी तुम्हाला जवळच्या जवळ, जवळ आहे का?
ट पण काही जमत नाही.
हो खरंच आहे ना, तुम्हाला आवड आहे का असं देवा
हा ना हा तेच ना. ते नर्मदा परिक्रमेला पण मैत्रिणी गेल्या आपण तेव्हा मुलांची शाळा वगैरे त्याच्यामुळे जात ता नीही आल.
हो खरं बायकांच त्यात अडून जातो खरं.
हम्म.
पण असं खरं जायला काही हरकत नाही पण एखाद वेळेस असं जाऊन या खरंच. हो ना हा हा हा आणि आपण कसं हा. बरोबर गिरणाराही खूप छान आहे हो.
हो ना आणि ते एवढ्या पायऱ्या चढायच्या ते म्हणतात की त्याला प्रॅक्टिस करावी लागते जरा. चालण्याची वगैरे नंतर श्वासाची कारण ती उंच आहे ना. खूप दहा हजार पायऱ्या आहेत, हा.
ते ऑक्सिजन वगैरे तिथे त्यामुळे श्वासांवर नियंत्रण खरंच बरोबर आहे. माझी इच्छा आहे हो जायची पण का आपला योग आल्याशिवाय काही नाही होऊ शकेल.
हो ना नाही खरंच जाऊ आपण एकदा ठरवून.
हो खरंच असा ग्रुप करू आणि असं जाऊ एकदाच खरंच. आता झाल्या असतील आपल्या मैत्रिणी.
बघू आता कशी जमते की नाही ते, कारण ना हो. तिथे म्हणजे रात संध्याकाळनंतर तर नाही करता येत ती कारण हिस्र प्राणी वगैरे असतात तिथ. तिथे फिरत असतात हा मला ये ते, तुम्हाला येतोय आता?
हो, जरा हल्ला ना की रेंजचा प्रॉब्लेम आहे जरा हाल्ल तरी रेंज जाते.
तेचना नाही जंगली प्राणी वगैरे आहे तिथे जंगलच आहे ना ते आजूबाजूलाे
हो ते मध्ये, मध्ये बघितलं का तुम्ही ते लहान मुलाला अ ते सिंहाने हो ना किती दुःख झालं अस बघून म्हणजे खूप वाईट वाटलं पण खरं त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं होतं पालक्यांनी पण आता काय जे
हो काय माहिती आता जाऊ द्या आता त्याचा काळच आला होता असं म्हणायचं मग काय.
हो ना आता ते काय किती लक्ष केेलं वेळ आली का बरोबर ते त्या वेळात होत असते, ते आपण काही नाही करू शकत त्याला. बरोबर ये, हो ना
पावसाळ्यात शक्य नाही म्हणजे रिस्कीच आहे तस ते एवढ चढण परत अस निसर वगरे असेल तर
हो खरच ये ना
कि मग शेगावला वगैरे जाता येईल आपल्याला
हा तिथे कस गाडीन ये आणि शेगावला खूप सुंदर ये वो खूप स्वच्छता ये म्हणे
हो खूप स्वच्छता ये आणि तिथली शिस्त म्हणजे शिस्त ये अशी
हो
सगळ शिस्तबद्ध कार्यक्रम असतो तिथला हो जाऊन आले मी मध्यंतरी दोन तीन दिवस राहून आले तिकडे भक्त निवास ला ते पारायण पण केल, पारायणच हॉल पण आहे तिथे एकदम पिनड्रॉप्स सायलेन्स असतो
हो का खूप छान तिथे केल्यावरती तर म्हणजे खूपच तीर्थस्थानी केल्यावरती तर अस छान वाटत असेल, हॅलो येतोय आवाज?
हा आता येतोय.
तीर्थस्थानी म्हटल केल, की अ तिथल वेगळच असत अस करण म्हणजे खूप
ह तिथली ऊर्जाच एक अशी वेगळी असते ती ऊर्जा मिळाली ना कि इतक फ्रेश वाटत?
हो खरच ये ना, तिथे जाऊन आणि केल म्हणजे खूप
जे घरात आपण करतो देवाच पण मग ते शांतता नसते मनात काहीतरी चालू असत, अरे हे कधी होईल आता आपल्याला अजून हे करायचय ते करायचय म्हणजे चित्त अस एक हे नसत थाऱ्यावर नसत आप
ह बरोबर ये बरोबर ये हे कस म्हणजे आपण गेल की तिथे ते वातावरणच वेगळ असत. खूपच छान मध्ये आम्ही गेलो होतो पंढरपूर वगैरे अक्कलकोट केल. खूप छान हो म्हणजे खूपच प्रसन्न वाटत, तिथून जाऊन आल्यावरती अस काहीतरी हुरूप येतो अस काम करायचा खूपच छान वाटत. हम
आता सध्या ना दत्त परिक्रमेच चालू ये कायी तरी म्हणजे पुण्याहून आहे, म्हणजे जिथे दत्तस्थान आहेत ना दत्ताच्या पादुका वगैरे ती सगळी ठिकाण फिरवतात म्हणजे एस. टी महामंडळतर्फेच आहे ते
हव का?
अ हा ते पण चांगलय अस मी ऐक कल कारण माझ्या ओळखीच्या दोघी तिघी जाऊन आल्या.
हा हा, अरे वा! हॅलो
म्हणजे तसे आहे ना ते तिथे सगळीकडे असं
हो बरोबर आहे, तिथे म्हणजे असं सगळे पादुकांचे दर्शन होतात का?
हो, म्हणजे जिथे तिथे दत्तांच्या पादुका आहेत ना तिथे तिथे सगळीकडे ते नेतात आपल्याला हम्म.
आणि म्हणजे ते नरसिंहवाडी वगैरे अजून गाणगापूर असं सगळीकडे.
हो माझ्या
आवाज आवाज जातोय ताई तुमचा. हा येतो येतो हा माझ्या इथे रेंचचा प्रॉब्लेम आहे वाटतं.
हा हा.
हा.
म्हणजे ते पण एक छान आहे पण आता काही जाता नाही यायचं मुलांच्या
हम्म, आता तर शक्यच नाही म्हणजे सुट्टयांशिवाय काही जाणं नाही आपलं.
हा आणि तेव्हा अशा ट्रीप निघत नाही म्हणजे घरच्यांबरोबर जातो आपण पण मैत्रिणी मै त्रिणी गेलं की जरा वेगळंच.
वेगळं असतं पण तेव्हा कसं होतं सुट्ट्यांमध्ये हिला तिकडे जायचंय हिला माहेरीे जायचंय. मग त्यांचे प्लॅन ठरलेले असतात त्यामुळे तेही नाही असं होत बरोबर आहे.
आणि घरच्यांनाही सुट्टी असते तर मग ते म्हणतात मग आमच्या बरोबर का येत
हो हो अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. पण मग आपणचं एकदा एकदा असा करू प्लॅन आपणचं आपले असे जाऊ एकदा.
हा चालेल, ग्रुप वर टाकूयात कोणाकोणाला इंटरेस् ट आहे मग तसं जाऊ.
हो नक्की नक्की खूपचं छान वाटेल हो. तेच ना तेच ना. ते एक एकीची वेळ आहे तर एकीला जमतंय एकीला नाही असं असंच होतं मग ते, हॅलो येतोय आवाज.
आवाज गेला.
हॅलो.
हा आता येतोय.
हा हा. पाऊस आहे वाटतं, घरी वायफाय आहे पण त्याला काही प्रॉब्लेम दिसतोय जरा.
पावसामुळे काय सगळं फेल आहे त्याच्यापुढे.
हो खरंच आहे ना. एकदा काय पाऊस सुरू झाला की मग काय लाईट आमच्या इथे तर लाईटचा खूपच प्रॉब्लेम आहे. पाऊस पडला थोडा की लगेच लाईट जातात.
कारणच पुरतं त्यांना.
खरंच आहे ना, मग लाईट गेली की काय मग सगळं ठप्प. मिक्सरची कामं करा मग हे करा आणि ते खूपच त्रासदायक होऊन जातात सगळी कामं राहून जातात.
तेच ना दिवसा तरी एक वेळ धकून जात रात्री नको वाटतं.
नको खरंच आहे ना तेव्हा काय बिना टी व्ही चं बिना लाईटच काही वाटत नाही. पण रात्री झोपताना तरी रात्र झाल्यावर लाईट पाहिजे ना दिसणार काय, थोडा गरम होत असेल तर पंखा हवा लागतो आपल्याला पंखाही नसतो. तेव्हा खूप हाल होतात.
तेच ना आणि बाहेर पाऊस आहे तरी कधी कधी असं थोडी गरमी वाटते त्याच्यामुळे फॅन लावा.
वाटते ते आजर तर झाली का मग थोडस वातावरण येऊन जात ना थोडस वाटतस कधीतरी फॅन लावावं असं.
हो त्यातून मग डास वगैरे आले तर मग फॅन लावला म्हणजे मग चावत तरी नाही नाही तर मग ते पण अजून एक
खरच डस्त खूप होतात पावसामुळे आणि परत त्या साथी पसरतात त्या वेगळ्याच त्यामुळे काळजी घ्या हॅलो येतोय. हॅलो.
हा आता येतोय.
हा. तेच म्हंटलं मग परत साथ हा तच प्रॉब्लेम होतो ना.
ते बघ परत गेला आवाज.
अरे बाप रे हॅलो. हॅलो हा मला वाट काही एक जागा किचन मधली तच धरावी आता हो ना स्वयंपाक. हो एकीकडे स्वयंपाकाची तयारी झाल्याच आहे आता थोडं झालं की मग बसच जेवायला आम्ही.
हो झालं की बोलवा आम्ही पण येऊ.
हो या ना आवर्जून नक्की या. अ. हो काय म्हणता बाकी अजून तुम्ही मस्त. पारायण वगैरे करत असाल तुम्हाला आवड तर असं.
हो करते पण मग कसं कधी वेळ असेल तर मग करते. वर्षातून मग पॉसिबल झालं तर गुरु पौर्णिमेला वगैरे करते स्वामीचरित्र. त्रामृत असं नाहीता मग गुरुलीलामृत. त्याच हेे जस वेळ असेल तस
हम्म चांगलं तसं म्हणजे काही वेळ काढून थोड सार पडी. केलं की समाधान वाटतं ना जरा. केल्या केल्या आपल्याकडन खूप नाही पण थोडंफार तरी काहीतरी देवास घडतय हातून असं वाटत हान
कार्यक्रम असतातच काही सप्ताह वगैरे असतो. त्याच्यात जमेल तेवढी सेवा हो जवळचे.
अरे वा अरे वा ते तर उलट चांगली गोष्ट आहे म्हणजे कधी वाट आपलं दर्शन घ्यायची इच्छा झाली की जाऊ शकते.
हो जमेल तेव्हा मग सेवा करायची तिथली. तेवढंच समाधान वाटतं.
समाधान वाटतं खरं आहे ना. खरंच आहे.
हम्म.
चांगली गोष्ट आहे जवळ असलं की मंदिर तेवढंच बरं वाटत ना असं. कुठल्याही देवाचं असू दे पण असं छानच वाटत हो ना.
आजूबाजूचं वा वातावरण त्याचं तिथलं असं एकदम छान प्रसन्नच अस
हो खरंय, खूपच छान वाटतं मग तिथलं.
हा मग मंदिरात गेल्यावर शांतताही मिळते तेवढी, चार लोकं भेटतात, त्या पण ओळखी होतात. चांगलं वाटतं, असं छान.
तेवढंच जरा मनही आपलं हे होतं ना, नाही तर मग काय घरातलं आपलं चालूच असतं काही ना काही, मग काय ते असं देवाचं दर्शनही होतं आणि जरा वेगळं वाटत असं छान. हो. नाहीतर म सकाळपासनं आहेच ते काय करायचंय, नाश्ता काय बनवायचंय, जेवण काय बनवायचंय,
अ हो...
ते चालूच राहतं, आपलं रहाट गाडं
बरोबर चालेल आता ना केंद्रातल्या मै त्रिणींचा पण ग्रुप झालाय आमचा एक,
हो, का..
त्यांना पण विचारते, मग आपण ठरवूयात. तसं सगळ्यांचं टायमिंग हे करून, जाऊयात थोडी पावसाळी सहल काढूयात.
खरच ए खरंच गरज आहे असं, असं वाटत कधीतरी असं बाहेर निघावं. तेच घरी राहून-राहून खूप असा कंटाळा येतो कधी-कधी असं वाट सगळं सोडावं आणि जावं कुठतरी, खरंच आहे ना.
नाहीतर ते कास पठार कुठे याच दिवसात असतं ना?
हो कास पठार असतं, ह्याच दिवसात असतं, असं ऐकलंय मी खरं. पण हो ते तिकडे आहे ना ओ, अ कुठेय ते?
माझ्या आय थिंक नाही सातारा वगैरे त्या साईडला हय वाटतं.
हा ते कोल्हापूरच्या पुढेय वाटतं ना? हां... कास पठार ते असं उंचावर ये ना?
हो अशी छान फुलं वगैरे, असे छान आलेली मस्त वाटतं तिथे.
हो ते मध्ये आहे होतं ते काजवा महोत्सव ते कधी असतं मग?
हा ते साधारण माझ्या मते, उन्हाळ्याच्या एंड ला वगैरे असतं वाटतं.
अच्छा..
हा ते पण करायला पाहिजे खरं,